ह हॅलो! हा बोल की?
आमची तरी अकाउंटची मॅडम तिला डायरेक्ट बडबडायची बाई तोंडा वर नाझी गप्प गप्पच बसायची ती काळे मॅडम, कांबळे मॅडम माहित आहे का गं
हा माहितय माहितय हा
ते अब्रू लई म्हणजे लय लेक्चरला आली की नाझीच्या छातीत अक्षरशः कळा यायच्या.
काय म्हणणायची नाझीला.
दु. अगं डायरेक्ट म्हणायची स्विमिंग पूल व जायला आहेना वेळा हाईट. म्हणजे माझे एक एकदा गावायची ग तिच्यात. एक एकदा नाही तिचा टार्गेट नाझीच असायची मग. तिला डायरेक्ट म्हणायची कि ही स्विमिंग पूल वर जायला ह्यांना वेळ आहेत. सगळ्या पोरांना भेटायला. अभ्यास करायची की नाही तीन ना शाळेतच अभ्यास जास्त केली बारावी. पर्यंत.
होय.
त्याच्यानंतर ना ती त्या पोरग्या च्या नादी आणि श्रद्धेच्या नादला लागलेली कि नाही.
हा,
त्याच्यानंतर ना तिनं म्हणजे पूर्ण कॉलेज म कहरच केलं आता बाई तुला सांगत नव्हतो वया. असा बोलतात तिला तसं बोलतात लय फेमस झालेली नाज.
आणि श्रावणी.
श्रावणी अजून फेमस आहे. श्रावणीच. काय घेऊन बसल्यास तू श्रावणी अ ''--''
आता ती कितवि शिकायल्या श श श्रावणे अजून कितवी शिकाल्या.
कितीे त्याचा शीकल तेवढं कमी हाय.
मग ती कधी शाळेत असताना एवढा अभ्यास करत नव्हता. ती रडायची बघा नाही सरबीर काय मागितलं केलं तर वा म्हण रडायची.
आता ति लय अभ्यास करत्या. तिला आता शिक शिकणं गरजेच झालेय ग. तिच्या लाईफ मुल लाईफ मध्ये.
होय की नाही तर ती शाळेत असताना बघाय नाहीस कधीच म्हणजे अशी अभ्यास करत नव्हती. आ ती कधी अभ्यासच करत नव्हती.
त्याला नाजी एक ठीक आहे ग. श्रामणी ना एक वेगळंच ते वळण घेतलं बाई.
होय खाली असल बघा होय ते तरी आहे.
आमच्यात म्हणजे ती आपल्याला समजवत होती बचकी. की असू नक वागूसस वागू नकास कुठल्या पोरग्याकड वर नजर. पण केली नाही तिनं कधी शाळेत असताना बघितलेच ना व होय.
हा,
अ कॉलेज मध्ये गेल्यावर काय सांगाय न का असं क ग तिन.
सय.
आता घरात वय घरात. नवऱ्याला तिच्या समजलं की पाचकाचार बा सगळां काय. समजून तर त म्हणणार मैत्र मैत्री मैत्री नाही मैत्री नाही होय नाय. म्हणजे गावण्यासारखं पण काय ना त्या सानीला विचारलं. नाही स्वप्नील तिची चचेष्टा करतेय ग. तिला विचारलं की नाही त काय म्हणत सांग डायरेक्ट लग्न करणार म्हण. हवामान ते.
आग बाई.
बाई मला लय हस येत माहते.
तरीक तलक नक आणल्या ना तिला.
मग तेव्हा पण म्हणतो, बोलव बोलव तेवढं बोलव
होयच की म, आता आपण काय पुढं बोलणार सांग, हिजं बोलण ऐकून
ती सानी डायरेक्ट बोलत्या काय पण अग काय श्रावणी विचित्रच हाय बाई. आणि त्यांच्या घरातली केवढी स्ट्रिक्ट आहेत बघितल्यास नव.
होय.
कशी करत्या काय माहित बाई, देवालाच माहित.
देवालाच माहित असणार आहे ती त्या पुढं काही होणार, आपण काय सांगू शकत नाही दोघी.
पहिल्यासारख स्टेटस स्टोर
कमी आल्यात, होय होय, लई कमी आल्यात, नाहीतर ती लावायची. मला तर पहिला वा की मैत्रीण हाय आता, म्हणजे क्लोज मैत्रीण हाय हेजा अर्थ म्हणून मला असं वाटलं.
नाही बाई कुठल क्लोज, परवा मी चौकात गेलेलो ह सोन्याच हे बघायला ग, मनगट्टी. अ त्यांच्या तेच साने बाईच्या घड्याचं दुकान आहे ग. आमच्या म्हणजे, कदम वाडीत मेन मग तिथं जाय लागतय, मग तिथं जायला लागतय, गेलेल तर श्रावणी आलती तिच्या घरी. म्हंटलं बरी आहे श्रावणी, तर म्हंटली श्रावे बरी हाईस काय म्हंटलो तर हय म्हटली, तू कशी काय आल्यास, मी म्हंटलं आलो इथं म्हंटलं सोनरा बाळ तेन कस हायत तेन विचारली, मी म्हटले येतीस काय घरला? तर नाही हिच्या घरी मम्मीला माहित नाही म्हंटली, कॉलेजच काम न सांगून आलोय म्हंटली, मी म्हटलं बर बर जातो म्हटलं.
हा, मग काय म्हणली, आलीच नाही मग?
नाही, ती कशा मी वरच्या मानानं फक्त य म्हंटलेलं ग तिला.
हा.
तिच्या पण मनात नव्हतं सोड यायचं.
हम्म, म्हणूनच
हम्, आता खर ती काम जास्त सोड, आता स्टेटस वगैरे काय स्टोरी वगैरे काय लावत नाही ती. नाही नाही, आता ती जास्त नसत्या, पण इंस्टाग्रामला तेवढ्या तेवडी असत्या.
तिनं तो वडापावचा गाडा काढल्या गं. त्यामुळे तिला मला वाटतय, वेळ भेटत नसेल, हा स्वतः जीवाव, म्हणजे बिझनेस करायचं म्हटलं काय सोपी गोष्ट हाय होय?
नाहीच की, ते तरी आहे, आता स्वप्नील काय करतोय मग?
ड्रायविंगलाच आहे की.
ड्रायव्हंग लाच आहे का, आता इथलं तुम्ही ते बंदच केलंसां ना! कार वॉशच
ते म्हणजे ते वरचा तो मालक होता ना, त्याचा मेन मालक हो त गोवा्याला, मग त्याचा सक्का भाह होता वर राहिला खर तो की नाही काय करायच माहितय, म्हणजे मालक आता तो गोव्यातला हाय हे च्या तच. बंध हा आम्ही नसला की नाही डुप्लिकेट. चावी करून घ्यायचा. आणि ते कायतरी त्यांचं ते म ते देवाचं नसतंय काय. आम्ही दुः कान बंद केलं की नाही तिथं वाटप करायच काय पण. मग तिथं काय आमचं म्हणजे महागड्या गोष्टी असायच्या ग. म गेलं बिलं तर मग हा म्हणजे म्हणायचा की आता. आमचं दुकान आहे ना आम्ही घेऊन बसतोय खरं. जे गेल ते गेलच परत मग हा भरून देणार आहे काय. आणि डायरेक्ट म्हणायच आमची माणसं तिथं गेलेलीच नाहीत म्हणून. मग हे न बीन विचारता आमच्याचा चावी कशाला बनवायची. किंवा आता आमच्याकडन हा भाडं घेतोय काय आम्हाला फु
होय कि ते पण आहे बरोबर आहे.
मग ते किटकिट किटकिट किटकिट आणि पाणी पण घ्यायचं. पाणी बिल लाईट बिल आम्हालाच भरायला लागायचं. मग त्यापेक्षा ते बंदच केलेल परवड ना बाई जाऊ दे.
होयची म.
स्वतःची ज गांड घसा आणि आणि हे करून घ्या. त्यापेक्षा बंदच कर बाबा म्हंटलं जाऊ दे ते.
होयच कि राहुदे तिथं.
हा तेन काय स्कीम केली सांग पहिला आम्हाला त्रास दिला. आणि दोन तीन महिन्यान स्वतःच्या मुलग्याला त्यानं ते चालू करून दिल बाई.
बघ हाय क नाही हित खरं तिथं कोण नसतेय चालू नाही येते बंद आहे.
अगं चालू केलंय आता पाच सहा दिवस झालं बघ.
पाच सहा दिवस झाले काय कारण की मी आता एक दोन चार दिवसा मागं गेलेलो ना नव्हत. तर काय सगळं बंदच होतं ग.
नाही नाही चालू केलंय बघ त्याच्या मुलालाच त्यान चालू करून दिलाय.
ना.
त्याला काय आम्ही का आम्हाला काढायचंच होत वाटतं ग म्हणजे आमच्या गाड्या बिड्या बघ ून पैसे तेल बघून ते तो म्हंटला असेल की आता. आपल्या स्वतःच्या भावाच्या आहे हा चालू करूया. काय एकेकांचं म्हणजे. बघण्याच वृद्धी पण दृष्टीपण हे असत्याग.
वे होयच की.
म अस जाह दे बाबा सोडलेलंच बरं. त्यान कसं केलं माहित हाय. त्याचा भाऊ त्याला देत नव्हता. मग आमच्याकडून. तना मग ते ते म्हणजे त्याला देत नव्हता. मला दिलं म तो आता कसा करायचा. तेला देत नव्हता म्हणून तो आम्हाला त्रास देत होता. मग आम्ही तरी मालकाला सांगत होतो त्यो म्हंटला की आता भाऊ हाय. त्याला कसं काय बोलायचं अवघड झालंय त्याच त्याला समजायला पाहिजे.
हा.
तो पण काही बोलू शकत नव्हता ग मग म्हटलं जाऊ द्या.
हम्म
आणि तिथं ते त्यांच्या आता म्हशी लावायचे ते शेण काढायचं आम्ही मग त्यापेक्षा. न केलेलच बर बाई.
ना होय कि आणि काय मग आता काय? कराल्यास?
हम् काय नाही बाई बसलेलो. मला तुला फोन करायचा मला आहे बुरा आहे?
हम्म.
तुपे तु कॉलेज केलीच नाहीस नव ग पुढचं?
नाही.
तो विषय झाल्या पसन.
नाहीच किती वेळा मम्मी त्यानी घरातल्याने मीनंत्या केल्या करजा करजा करजा.
अगं बाई माझं पण लास्ट इयर राहिलच. म्हणजे लास्ट इयरची. पाचवी परीक्षा दिली मी आणि सहावी राहिलीच. ह म्हटलं जाऊ द्या आता आणि लगेच. मग कस....,
ते तर यावय की.
व्हय एकदा त्यात मन उडलं क नाही परत त्यात घालू वाटत नाही पाय.
नाहीच की वय.
मला पण नाहीच नंतर मला नकोच वाटालत. म्हण नाही नाहीच मी कामालाच गेलो मग मी कामच हुडकल. त्याच्या वाटणीच म्हणलं कुठेतरी काम करतो.
आणि कुठं काय आपला उपयोग हाय तवा.
म्हणून मी थोडं काम केलं नाही नाही म्हणलं तर एक वर्ष कम. आपलेटमेंट हाय तिथं काम केलं त्यानंतर हे पाच महिने पा दीड वर्ष तरी काम मी. केलं दीड दोन वर्ष तरी काम केलं मी.
तरी तुला एक्सपिरियन्स तर भेटला ग.
होय किती म्ह. तिज काम बघून बघून व्हय केल बई.
तेच बर बाई धाडस केल्याशिवाय काय नाही थांब तुला फोन करत. तो मी.
हा.